आता आला तुमचा कॉल फोनच नाही तुमचा एक एक.
होय त्यात मध्ये मी लावला आणि तुझा मध्येच आला ना की कॉल करा मला म्हणून.
हा हा
आणि मध्येच अमृताचा आला. की करा कॉल म्हणून. हा मग तुला, कसं आज व वेळ नाही ना बर्थडे मुळं मग म्हटलं तुला एक करून घ्यावा.
ह्म
मग तिला कसं चालेल गं नंतर आत्ता जरा भाजीला गेलेत ना तोपर्यंत मग घरात असलं की मी होत नाही मग पुन्हा आत्ता दुपारी झोपले की मग. मग तुला दुपारी वेळ नसेल ना आज? म्हणून मी म्हटलं. एक तुला हा म्हण आपला आता एक तुला करायचा आणि एक अमृताला. मग काय तर.
रात्री पण खूप उशीर झाला झोपायला एक वाजला न ते फोन सगळ्यांचे बारा वाजता आणि तो काय झोपतोय लवकर.
हा बरोबर आहे की कार्यक्रम म्हंटला की काय, झाली मग तयारी सगळी मिळालं सगळ बाजार वगैरे?
हा आणायचं आहे थोडंसं ते केक वगैरे त्याचाचं थोडंस आणायचं आहं.
हा हा हा हा
जेवणाचं बघू काय नॉनव्हेज बिनव्हेज काय बनवाय येतंय काय.
होय बरोबर आहं.
हम्म कोण येतंय काय.
ह्म म काय काय.
बानां पण थोडं द्यायला लागलेलं ना जिभ,
होय मुलांना द्याय लागतंय रिटर्न गिफ्ट द्याय लागतंय. मुलांची तीच मज्जा असते ना. होय आपल्याला काहीतरी दिलं ह्अ.
हम्म ह्. ज्यादा त्याला केक वगैरे एवढं वेड नाही खायचं.
हा
केकची क्रीम हाताला लागते ना मग तो जास्त खातं नाय.
होय आम्ही घरी बनवतो ऐगलेस केक. हो सगळंच बनवतोय आम्ही मुलगी तेव्हा तर पेस्ट्रीचे ऑर्डर, पण घेत हो तो.
हा
हां, आणि आता आम्हाला ते नाही आवडतं, पेस्ट्रीचं मग एगलेस केक घरी, म्हणजे दोन्ही पण येतात विदाऊट क्रीमचे, अंड्याचा पण येतोय, पण नाय बाबा हा बरा वाटतोय, हा ठेवून ठेवून खाताात, आता मध्ये आमची अनिव्हर्सरी झाली वीस तारखेला, आज आज लास्टचा आत्ता खाल्ला मुलग्यानं, म्हणजे राहतोय पण छान आणि होतोय पण भरपूर तो. बिल्डिंग मध्ये मैत्रिणींनास सगळ्यांना देऊन, घरी खायला किती उरला होता. खूप होतोय तो, मोठा, बरं पडतय वाट वाटायला आणि पटपट पटपट पीस करून द्यायला, क्रीमचा किती पिन पीस करा तुम्ही हातात येतच नाही, क्रीमच फक्त हातात येते.
हां ना, आता जावी तर आमच्या अण्णा ना आमच्या इथूनच दुकानातून नुसती तेलकट क्रीम मला तो तोंडात ना घेऊसा वाटला तो केक, तो
आणि ते नवीन होतं तेव्हा त्याचं कौतुक वाटलं, आता काय नाही वाटत तेवढं.
माण वातले ना की मी त्यांना तेच बोल की आज ऑर्डर नका घेऊ, बाराशे रुपये घेत
हां.
आणी आजीबात बर बरोबर नसतात केक.
मग. आणि ते क्रीमनं सगळं वजन भरतंय.
हां.
आता हा एग्लेस केक आणायला गेला की कसं, विदाउट क्रीम असल्यामुळं महाग बसतोय तो, पण खायला पोटभर खायला मिळतोय, तूच
ये एकदा घरी बनवायचंय.
रव्याचा कसं एकएकदा फसतोय. होत नाही, ते दाखवतात व्हिडिओ, माझा तरी फसलाय दोन वेळा. फसलाय म्हणजे, सेम तसा दिस ताना दिसत नाही, खातोय आमचा मुलगा. बोलतोय काय पण कर, मी खातोय, काय तुझं मात्र करत नाही. मात्र होत नाही तुझं, त्यामुळं तू काय पण करणार असलीस तर करत जा. तसं कधी होत नाही पण जरा रव्याचा होतोय, पण त्यांनी दाखवतात तसं नाही वाटत. खाताना वगैरे चांगला लागतोय. पणं मी मिल्क पावडरचा बनवते. कधी बनवणार असलं तर, छोटासा बनवून बघ. मी रेसिपी टाकिन फार तर. होय की नाई, ट्राय करायला काय हरकत हाय ना.
ना परत म शोरे असं बोलतो, मम्मा ओरिओचा केक बनव. बिस्कीटांचा ना आता मध्ये मध्ये निघालं होतं.
की मिक्सर ला फक्त त्यातली क्रीम काढून मिक्सरला फिरवायचं. चं, आणि थोडसं दूध घालायचं, आणि फेटून मग लगेच लावायचा, नाय नाय नाय, नाई कशाला ओव्हन लागतोय, आम च ओवन असून सुद्धा मी भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये करते.
हम्म.
प्रिट हिट करायला ठेवायच दहा मिनिटं बारीक गॅसवर आपली तयारी बाकीची होईपर्यंत.
हा हा
हॅलो
हा बोला.
हां तयारी बाकीची होईपर्यंत गरम करायला बारीक करून भांड किंवा कुकर ठेवायचं. आणि मग भांड्यात घातलं आ? नाही घरातले तुमचे चालतात की. त्या कुकरमध्ये किंवा भांड्या कुकर मोठा असेल तर ठीक हाय. मग छोटा असेल तर मग आपलं घरात भांडी असतात की ॲल्युमिनियमचे,
ॲल्युमिनियम ची भांडी असतात ना त्यात जे भांड डॉ जाईल छोटा छोटा करून बघायचा पहिल्यांदा.
ओरिओची आस्क्रीम बनवलेली एकदा, ओरीओची आईस्क्रीम.
हां
बनवली होती मी घरी
आईस्क्रीम होय हा आईस्क्रीम वगैरे पण सगळ्या प्रकारची बनव ते मी घरी खरं पण एक छोटासा ना बिस्किटचा, फक्त कुकरमध्ये करायचं असेल तर त्याची रिंगी आणि सीट काढून ठेवायची.
कुकरची. हॅलो
बोला
हॅलो हॅलो
बोला ना चहा घेते अहो. हम् हा चाह घेते ना. तर मगाशीच उठली मी सगळं कचरा वगैरे काढला.
होय. कुकरचं तेच म्हटलं सीट किंवा रिंग दोन्ही पण काढून ठेवायचं.
सीटी नाही येऊन द्यायची ना?
सीट काढायची रिंग काढायची खाली पाणी वगैरे काही घालायचं नाही. फक्त आपलं, जाळी असते ना किंवा भांडी गरम उतरायची जाळी ती ठेवायची त्या. आणि मग त्यावर करायचं .
करायला पाहिजे.
हा ट्राय करायचं मुलं आपली छोटी घरात, आहं. म्हल्यानंतर असं करत करत करत मग आपल्याला मग, थोडा कॉन्फिडन्स येतोय ना मग मोठा करायचा.
ते ओर बिस्किटांचा ट्राय करून बघायचा.
ते पण मला भेटतंय दुकानावर पण आता कारागीर नाही येत ना तर मग आता शा टच बनवतात थोडे चार पाच चार पाच दिवसाला आणि आता जिकडे तिकडे झालेत ना दुकानं.
होय बरोबर. मारी बिस्किटचा होतोय ग्लुकोज बिस्किटचा होतोय.
हम्म.
तर मग ते ट्राय करायचं मग.
मध्ये क निघाला येड लागलं होत केकच.
हम्म खरं हाच घरी बनवलेला छान वाटतय का खायला. क्रीमचं काय येवढं नाही वाटत.
हम्म.
तेच करून बघायचं आमच सारखं चालू असत बिस्किट. नानकटाईचे गव्हाचे बिस्कीट. तेच करते मी घरी होय होय सगळं काय असेल. ते घरीच आम्ही खायची इच्छा झाली की घरी बनवायचं आणि खायचं.
हम् ह.
गोबी मंचुरी सुद्धा आम्हाला बाहेरची नाही आवडत. घरातच बनवून खातो होय काय ते लोखंडी कढाईचा वास पण येतोय.
पण मला त्रास झालेला मी ऍडमिट व्हायची बारी आलेली माझं एवढं पोठ दुखत होत.
हो बाहेरचा हल्ली त्रासच व्हायला लागलाय खाल काही खालं तर.
नवीन नवीन आलो. आणि नवीनच म्हणजे यनीचं दुकान होतं मग माझ दिलाच्या मुलानी आणलं मला आम्हाला. खायला बापरे आणि दुसऱ्या दिवसापासून एवढं पोट दुखायला लागलं. खूप पीठ दुखायला लागलं ते.
बरोबर आहे हम्म.
तितपासून ते मंचुरियन आम्ही खातच नाही बाबा
हो आम्हाला बाहेरचं नको वाटतं हा. ते हजिना मोठं असते ना त्यात. हजूनो मोठं असतं त्यामुळे ते त्रास होते आपल्याला पोटाला.
कुठला टाकतात काय माहि
फूड कलर असतो होय. बाहेरच्याच्या हजीनों मोठा असतोय चायनीज जे काय तुम्ही चायनीज खाल. त्यात आजि न मोठ असतो हा आता आम्ही. घरी घात घालत नाही मग तरी पण होतेच की गोबी मंचुरियन. मग त्यामुळं बाहेरचं नाही खात.
सााय राईस वगैरे बनवते मी घरी.
हा.
फ्राईड राईस असतो मग ते बनवते मी घरी.
हां हां हां हां बर मग काय? तेच थोडं थोडं फार तर व्हिडिओ बघून करायचं. मुलांना बाहेरच जास्त काय द्यायचं नाही आता. सगळं रासायनिक सगळं काय काय काय काय घातलेलं असते. आणि मग आजारी पडतात मुलंसारखं मग.
आणि दुधाची पण भेसळ तर कमी दाखवतायत बापरे!
होय मग दवाखान्याला पैसा घालण्या पेक्षा एखादी रेसिपी. एखादी रेसिपी बघायची तेवढंच सामान आणायचं आणि करून घाला. असं करायचं जमलंय असं वाटलं तर मग जास्त सामान आणलं तरी चालते.
हम्म
असं करायचं थोडं थोडं करत करत करत मग आपल्याला लक्षात येते. आपल्याला जमते की नाही ते,
हम्म
मुलं आहेत आणि मागत असतात ना कायतर काहीतरी सारखं,
तो बारका तर मम्मा भूग लागली मम्मा कायतरी दे कायतरी दे, मग त्याला मग काय देणार आपण मग आपण थोडंस कुठं चिवडा देणार,
होय, भडंग वगैरे पण घरी बनवून ठेवायची जरा. कायतरी डाळ तेवढीच डाळ मिक्सरला लावून लाडू बनवून. मूग डाळीचे पौष्टीक असं लागत्यात. मुग डाळीचेच लाडू बनवतोय चना डाळीचे नाही करत. कधी आम्ही मुग डाळ मग घरातच तेवढी एक वाटीभर भाजून बघायची. म्हणजे. तर तुम्हाला कळणार नाही म्हणून तर आमचं कस एक एक दोन दोन किलोची पण आम्ही डाळ दळून आणतोय. पण तेवढीच एक फुलपात्र भर की नाही छान बारीक गॅसवर कि नाही भाजायची. हा भाजायची मस्त तांबूस, कलर बारीक गॅसवर हा खरं आणि थंड झाली ना मिक्सरला बारीक करायची.
हं
मग एक थोडस तूप घालून ना पहिल्यांद एक पाच सहा चमचे. तूप घालून ते पीठ ना भाजायचं मिक्स ह्याच्यात भांड्यात तांबूस कलरच आणि मग थंड झालं, की एक एक वाटीच करणार असेल तर मग. अर्धी वाटी तरी एक साखर मग थंड झाल्यानंतर मिक्स करायची त्याला काय पाक वगैरे कराय ची गरज नाही. सोप-
साखर म्हणजे आपली नुसती साखर का साखरच पावडर
अं पावडर, पावडर, पावडर त्यात वेल ची घालायची ते मिक्सरला फिरवायचं. आणि थोडंसं हे कोमट होत आलं. मिश्रण गप तर ते ना असं आपण पीठ मळत नाही काय. चपातीच वगैरे तसं एकजीव करून हे करायचं. आणि हवे् असतील तर ड्रायफ्रूट घालायचे त्यात आणि छोटे छोटे बांधून ठेवायचे. असं काहीतर, काहीतरी लहान मुलांना घरात करून ठेवायचं.
केल होत मी मखाना, आपलां हो हो, ते बनवल होत मी.
हं हं हं
हा लय कुटाणा असतो.
होय.
मध्ये मध्ये मग तो येणार मग भांडीच निघणार मम्मा मला दे.
हम् हम्म हम्म हम्म हम्म हम् बरोबर आहे. तेच घरात आता लहान आहेत म्हटल्यावर जरा पौष्टिक पौष्टिकच काहीतरी करत राहायचं.
हम्म आवडतात नाही ना मिस्टर जांगोळीडांगोळ म्हणजे आता होटले नंग नना ऊट तेी अंगोोल मते मंदिराात जायतेय ना
हम्म हम् हम्. मग काय आज आठवड्याची भाजी काय असं लागेल तशी आणताय.
नाही लागेल तशी आणतो आता कधी ते गेले ना इकडे. बाजारात वगैरे घेऊन येतात हे.
आमच्या इथं कसं रविवारीच असतं ना आठवड्याच म्हणजे नेहमी मिळतेय. पण एकदम आणून ठेवतोय आम्ही आठवड्याची. रविवारचे खेड्यातले बायका आली कआली का बाजारात. त्यामुळ सगळं चांगलं मिळतं. आजूबाजूला आहे आमच्या इथं जाऊन पटकनं आणण्यासारखं पण. पण जिथं बाजार भरतोय तिथं जरा खेड्यातल्या बायका येतात ना रविवारच. त्यामुळे चांगले भाज्या अस.